हॅलो, काय करायलाय? .
नाही, पोहे खाल्यात मगाशी.
अ हम्म.
पाऊस हाय तिकडं? हिकडं पण तसचं झालय वार सुटलं, टाकी जोडायला वर नेलेली पडली खाली. हम्म, पेंटे. सिद्ध्या वालतूर
हा हा, कोण म एक ते म्हामत तेन
मामा तेन आता गेले, त्यांना सांगून आठ दिवस झालं, हात जोडलं त्यांच्या पुढं. शावण्या आलाय आज
आयुर्वेद, आलाय काय दुकानात? हां हां.
म
काय घेऊन आलाय, काय दिलंय मम्मीनं.
मी काय बघितलं नाही अजून, पुस्तकचं तेवढी हाईत वाटतं. आमसूल जरा तयार केलो.
कशाचं
तेनही, तुमच्याबरबरचं आणलेलं की तिकडून.
अ
ते कोकमचं
हम् हम, खातोयस का?
अरे तेलकट खाऊ नकोस तेलकट किती खातोस तू काय प्रमाण आहे का ग्रीन टी पिऊन काही उपयोग नाही तेलकट एवढं खातोस आणि होय होय पुरी भाजी कुणी खाल्ली भज खातोय स किम
काय अजून करायचे करणारे काम बुडल्यावर पुरी भाजी कॅन्सल झाली
हु, हु
कारीची ओटी भरायला येणार तेव्हा करायचे नबोळे
भिजत गाठले व्हय आता
हम्म दुपारी
दुपारी घालून करायच चुकवा
आज दुपारी आता उद्या आज संध्या उद्या सकाळी बारीक करायचे आणि संध्याकाळी करायचे
हम्म हम् मग उद्या येणारत का मम्मी
काय माहयत मावशीच्या तिथ कोणाच तर बारसा आहे म्हण पाच तारखेला मावशी तिकडं जाणार हाय.
कुठली मावशिय हा हा
मग कशात काय नाही का तीस रुपये
हम् हम्
हारवाडीला गेलता देवाला काल?
बिरोळला
तीस रुपये मग? आम्ही पण न परवा गेलो लिंगलोरला. बाळू मामाला.
तिथं लिंगरूरला काय बाळू मामाच हाय व्हय?
हा मोठाय देऊळ.
हा हा
परत ना ह्याला गेलो काल दत्तला जेवायला गेलतो.
हा हा. हा हा. हम्म हम्म आम्ही पण जातोय तिथ प्रसाद असते नाही बिरोळला.
आणि काय मगं बाळ कुठे गेलयं.
बाळ आहे कि खेळाय लागलंय.
आमच तर अजून झोपल्यात
आणि उठायचं कवा करायचं कवा
आधी आहे काकी आहे ना
हो दोनच्या
पोरी झोपल्यात व्हय हे आमच आमचं पण आता उठलं जरा शेवयाच करून दिल्या.
हम्म आमच्यात पोहे केलतं, खाल्ल्या आणि तिथंच झोपल्या.
हम्म हम्म गौरी खाते का पोहे?
खाते. ते मस आणायला चाललेलो.
हम्म.
आणि आई म्हणली शप्पथ घालून. आदी चप्पल घालून बीन चप्पल त घालून. म्हणताना वागनं वरडालं, तुला ऐकू येत नाही काय आदी चप्पल घालून जा म्हण सांगितलेलं.
हम्म हम्म.
ते आनंदीपरे दाद्या दाद्या कर तेच की मामा पुरतं क, आता त्यांच्या नादने हे बी दाद्या दाद्याच म्हणतयं.
कोण दाद्या म्हणतंय?
हम्म-हम्म.
मला काय पाहिजे सांग की तू, मला काय पाहिजे सांगितलं नाहीस. तरत्या, म्हजे तिला काय पाहिजे? चारायचं.
हम्म, काय पाहिजे म्हणत्या मगं?
दुकानात आल्यावर तेन
हा-हा तुला काय पाईजेत् विचारायचं वय तिला? हं खात्या काय दुकानत्?
हां ते, चोरून खात् खरं, हां ते खा ते आन् मनतंय मम्मीला सांगायच नाही. होय म मी क मग त्या नाही तर आणि परत ना सकाळ सकाळ दिवस जळाले येते. मामा ऊठ चितात् तेजाबरोबर ते येते तसे तोंडवर सांबरून सोडते. मी आलो करतंय.
हां-हां
हां नवीन आणल्यात, आणून दोन दिवस झालं. हॅलो
काय नाही म्हणाले.
खुर्च्या हा आठशे रुपयची खुर्ची हाय
किती आनल्यात?
हा किती वीस आणल्यात?
एवढ्या!
त्यामूळ सगळ्या मिळून विस झाल्यात
हा हा
सांगितले सुट्टच नव सांगितले आज देतो म्हणल्यात संध्याकाळी देणार हाय काल नाही आणली नाही नाही. हॅलो
हा कतल करत्यात व्हय माणस हम केलं पण असशीला
परवा झाला तो हम आता आत्ता चाललोय म ते जरा घरात काम चालूएत हो खूप फोन येत होत म्हणून सांगितल्यात हॅलो मोठा टेबल हाय मदी बाकी हो कोण हुभारलय ते पण बस-
मजे प्लेटा आणलाय का आणि प्लेटा देतायसा काय हम्म हम्
कधी धुयायचे तेवढं?
हा ह केलंत काय मग आज?
हो आज केल ते की पाच किलो बेसन समपले की -
हम्म हम्म.
सम्पत्यात.
हं हूं
मग?
काय नाही?
आता मामी पण जायचीय तिकडं
का?
डिलेव्हरीला
हा हा कवा जायचय?
आधी पंधरा दिवसांनी जायचे आता - मोठा वर्ग घातलं
हा हा.
दूध, पनीर करायचे- अच् परत एकदम आणून ठेवायचं- वायल वईल - आईला होत नाही परत आई कुठं- म्हणून करणार आहे.
पोरी घेऊन जाणार आहे का म?
हो, आहो त्या, पूर्वीला, नेलत- घरात दोन - आणून सोडल. मम्मी पाहिलं आणि म लागली रडायला.
अपेक्षा मोठ्ठी आहे कीती -
होय, घर सोडून राहिलं नाही ग, तेव्हा बारकं होतं आता काय - गौरी राहत्या.
हा हा.
पूर्वीला ऍडमिट केलं होत तेव्हा मी इथेच होते - हा. होय- आईजवळ आईजवळ-
हा हा.
झोपताना तिला कोण, कोण बी असू दे.
हु
ऑनलाइन नडक ते पोटावरच झोपतय, ह हातचे जरा डोली हाय आता जरा बारीक झाले
व्हय व्हय
तिने पण माहिताय, लगेच
कालच आड, तिच्या आवाज ऐकायला येत नाही
ह
मग आणि काय आं आभाळ आलाय इकडे तिकडे ह वार सुटले लय आभाळ आलय
अरे! एवढं नाही! जरा कमी! मागन उतरले! आज शाळेत गेलतो!
हम्म!
हम्म हा सत्यात कुठलं पेड मागालेत सगळे! माग काय माहीत
शाळेत कि सोडा दुसरा हा हा काय म्हणलं असल?
काय नाही! तुला काम खूप होत माग म्हणली मॅडम?
मॅडमला माहिती ग! मी प्रामाणिक माझं कष्ट होत! त्यामाग अ्
हा असच पोटापुरत पडलय बास!
हम्म..
आणि काय मग
काय नाय
हूं!
मामाचा ऑनलाईन माझ नाही.
आणि काय तिथं, आमची तिथं, आहेत ना हॅलो एका माणसान बोटात फक्त चालू केलेय.
खपतोय का?
होईल, होईल नाही इथं
तुम्ही कराय पाहिजे होत मग.
बस नाही करूतीया.
हा
असं कुठली यात्रा पूर्वज हा
नाही तुम्ही दुकानात ठेवलं तरी चालतय ना आल्या
अ तो माबा चायनीज, करायचं म्हणालायत.
हां हां
वापडाल्या.
चालतय की.
सगळं करायचंय खरं हं ग. टीम मिळ ना एक हाता खाली पण तर पाहिजे के
काय ते ए आणि लाव.
हं!